चाल
का नाही बरी तुम्ही
तु जेवली?
हो तुम्ही जेवले का काय चालू होतं मग?
काय नाही काय चाललं तुझं शिक्षणाचं कसं चाललंय कॉलेजच काय काय?
चांगलं चालू आहे वाडीया घ्यायच चालू आहे आता
पुण्यात ॲडमिशन घ्यायचं हां कुठल्या फीलल्डला जायचं आहे बी एससाठी
हम्म पोलीसच पण करायचं आहे ना मग तिथं वाडयामध्ये आहे ना?
हा हा.
हम्म मग तिथंच घेते म्हटलं
हम्म.
हम्म तेच चालू होतं मॉडर्नला इकडं बघून आले पण जागाच भेटाय ना ना
जागा भेट ना हा जागा फुल असेल ना आता सध्या बारावीच्या
हो ना लगेच तर थोडी पण जागा भेटत नाही ना आजकाल सीट नाही भेटली लगेच मग ते पैसे जास्त वाढवून सांग
हो पैसे तर खूप लागतात कॉलेज म्हटल्यानंतर पैसे लागतातच
लागतातच आणि एवढेच सांगतात की मग आपल्याला आपलं सगळं जजमेंट हे होत
हो बरोबर आहे. अजून म्हणजे अजून काय विचार आहे तुझा शिक्षण म्हणजे विषय कसं असलं पाहिजे कॉलेज
असं म्हणजे च म्हणजे का सगळे शिकवणं बिकवणं टीचर लोक शिक्षक म्हणजे आपल्याला व्यवस्थित शिकवलं पाहिजे सगळं आपलं म्हणजे डोक्यात गेलं मग कसं
हॅलो हॅलो. हॅलो. अरे यार फोन कट होतय
हॅलो हमम
आवाज गेलता तुझा
हा नाही मग तेच म्हटलं सात ते बारा आहे ना कॉलेज आता
हो सकाळचच वाड्या कॉलेज सकाळचंच असत दुपार हा आणि तूथ ढोले पाटील ला होता तिथं नाही का काही ऑप्शन
तिथं नाही तिथं डॉक्टर आणि इंजिनिरंग मी ती नाही घेत ना मला ते नाही घ्यायचं मग हे बाकीचं आहे ऑप्शन असं मग आता अभ्यास चालू आहे दररोज करते तुम्ही चांगले चालू तुमचे कामच तुम्हाला तुम्ही तर दिस तर नाही बाहेर कामामुळेळ
हा कामामुळ आणि हेच काम करायचं आणि आपलं काहीतरी करत बसायचं घरामध्ये नाही आराम आराम तर होतोच हो तिचं शाळेचं पण चालय मुलाच कॉलेजच तो पण कॉलेजला वाडीयालाच जातो ना
वा चांगलच की हम्म आता त्याच पण टेन्शन असेल तुम तरी चांगले उलट अभ्यास तरी करतो तो भारी उलट हम्म बाकी ति मग तम मम्मी आणि तिकड सगळे बर म् आजथ चांगलं पाऊस आहे का तुमच्या इकड ना
ह पावसाचा तर प्रॉब्लेम आहे ना खूप पा पाणी भेटत नाही काय नाही नळाला पाणी येणं नाही
येतच नाही टँकर आणावा लागतोय
हा
ल त्याच टेन्शन आहे की आहे तुमच्याकडे चांगलं पाणी हो बरी ना हम्म आनंद आ जॉब लागल ना तिला आता
हा का हो का वा वा चांगलं झालं, चांगलं झालं काहीतरी श शिक्षण शिक्षणाचा फायदा घरात न बसता काहीतरी केलं पायावर उभं राहिलेलं बरं तू पण असत काहीतरी कर हा लग्नाच्या जास्त पटकन भानगडीत पडण्यापेक्षा ते पायर उभं राहिले बले लग्न झाल्यानंतर जरी साथीदार जोडीदार चांगला भेटला तर लाईफ चांगली नाही जे आहे ते चालू राहत हा त्याच्यासाठी आधीच तू प्रयत्न केले नाही शिक्षण तुझं भरपूर असेल सगळं काय व्यवथित असेल तर तू कुठल्या पण याच्यामध्ये जॉब
हम्म आजकाल तेच शिक्षणाशिवाय काहीच हे नाही आज कुठंच
शिक्षणाशिवाय पर्याय नाहीय
काहीच पर्याय नाही चिउला क्लास लावला का तुम्ही
नाही ना ह क्लासेस नाही लावला अजून
नाही आहे क्लास लावलेवर पण नाही तर तिचा अभ्यास घरी करत असती उलटं ती
कशाची करते थोडस करते एक बसली खेळत भावल्या भाल्या घेन बसती खेळत करत नाही एवढं अजून शिकवत नाही ना एवढं अजून सुरुवात नाही झालेला आता शिकव त्याला आता सगळे पोरान पुस्तक घेतले तर शिकव त्याला आता ट्युशन कुठ लावतच कळत नाही सगळीकडतीच बोंबे ग सुरुवातीचे एक दोन महिने चांगले शिकवत नंतर नाही शिकवत चांगले हा लक्ष देत नाही काय नाही मग आणि ट्युशनची फी कितीये सातशे आणि आठशे रुपये फी ट्यूशन ची. आपल्यासारख्या लोकांना परवडत नाही ना एवढी फी.
काही साध फीये का ही.
शाळेत.
क्लास ची फी आण शळची भी पण काय. कमी असती का दाह दाह हजार वीस वीस हजार. चालू लाख लाख रुपये चालू कुठे कुठे फी. म.
अ चिऊलाच तिथन काढायचं होतं शाळेतन आता तिच्यासाठी दुस दुसरीकडे बघितला ते तर एकावन्न हजार ऐंशी हजार असे सांगायलागले परत असं वाटलं नको जे आहे ते चालू रा होद आप आपले
काय तर जवळच्या जवळ पणे.
जोपर्यंत चाल
हम्म म्हणून काय वाटत नाही. तेवढी फी भरायला परत आणि ते दोन टप्प्यातच भरा म्हणतात ते आता पन्ना पन्नास हजार कोन पंचवीस पंचवीस हजार एका टाम ला भरायची म्हणल्यावर आमच्या नाकी नऊ येणार.
हो आणि आता काय झालंय माहीतेका शाळेत ट्युशनची फी पण तशी भरा लागती दोन टप्पात ट्युशनला पण. हा. कारण की दोन टप्प्यात भरली ना फी त मग लोक काढू शकत नाही ना ट्युशन मधून पोरांना. आता समजा एक महिन्याची भरल्यात काढ
लगेच नाही पटलं काढून टाक आण त्या लोकांचा पण आता फायदाये.
हो ते शाळेतल्यापेक्षा ट्युशनवाल्यांचा जास्त फायदाये.
लय टुशनवाले काय फक्त आले थोडंफार शिकवलं झालं.
एकच तास घेतता ट्युशन एकच तास.
आता ते सार्थक मध्येच नाही का आता आम्ही दहावीला ह्याला होतो ना? तिथं पण काय नाही फक्त एकच एक आणि अर्धा तास घ्यायचे फक्त अर्धा तास पण लई ह झालं त्याच्यामुळेच मग आम्हाला थोडंफार शिकव नार आणि मग शाळेत माणता शाळेमध घ्या की नोट्स नसतात का ते सगळं करून घ्या. असय हेना भेटलं असेल की आता शाच टाइम प्रमाणपत्र भेटलं असेल ना?
कसलं?
शाळे मधून. प्रमाणपत्र हेचं म्हणजे नाही का विषय कोणते कोणते आता हेना शिकवलं जाणार वेळ नुस
हे वेळापत्रक, काय माहितीय अजून चिवुनी त काय दाखव खवल नाही अजून. चिवु च काय बाई चिवु चिवुना लय अलंडे‌ग अजून चिवुला कायच कळत नाही बाई काही किल्ल कि काही बोला तिला फरक नाही.
हे ग हम् तुम्ही ओरडून दाप पुण हे करायचं.
काय करते जाऊ दे असं वाटतं नको ओरडायला. लहाने ग ती तीला काही कळत नाही एवढं अजून. हम्म.
आणि त्यात काय होतं आपण म्हणतो ना पण लोक माहि तीना आजकाल म्हणून ते लहान लहान म्हणून कसं ते सगळं हे करून घेतात बघा. पण आपणच अगोदर सगळी केलं ना म पोरिना काय वाटत नाही तिला तरी तू हुशारे ती.
नीटकर व्यवस्थित बी ए च जे जे पण करशील जे पण फिडला जाशेल, व्यवस्थित कर. कॉलेज लाईफ कॉलेज लाईफ काय असती ते जगून घे.
मग काय त तुम्ही जगले तुमला माहिती कशी आ आता आम्ही ना हा ना
उपयोग नाही माझ्या कॉलेज लाईफचा
घरी सगळं लग्न झाल्यानंतर नुसतं कामन हे सासरचं बघा मुलं बाळांचं बघा तेच झाले आता.
हह
नाही पण हुशारत ना तुम्ही एवढं सगळं घर सांभाळून हे करून ते करून
हम्म करायचा प्रयत्न करत राहायचं आपण आपल जेवढं जमतं तेवढं करत राहायचं हम्म. हॅपीचं काय चाललं?
हॅप्पी पण शाळेला आता आठवीला हम्म हा मग तेच चालू आहे आता बघू आता काय होते.
हम्म हम्म आत्याचं काय चाललं?
हम्म पीजीच तेच मग टिफिन हे ते नुसत ते चालू राहते ना त्याच्यामुळे तिला टाइम नाही भेटत
नाही तुझं पण चांगलं आहे बाई नाही का बाहेरचं काय नाही आपलं घरात
हा ना बाहेर घरची माहिती आहे ना पुरीला पुरीच्या जातीला बाहेर जास्त सोडत नाही ते म्हणतात की लोक आजकाल काय कसं चालू आहे म्हणून म्हणून त्यामुळे मग बाहेर न जाण्यापेक्षा टिफिन करण मग घरातल्या घरात होऊन जात वरचे पण येत ना मुजेरे काकांचे मुलं हे ते मग घरातल्या घरातून जात सगळ्यांच हम्म
आजकाल गॅस भेटणं भेटत नाही किती अवघड झाले सगळ्या गोष्टी अवघड झालेल्या आहेत.
ते टँकर पण लाईन ला थांबावावं लागते आजकाल काहीच भेटत नाही सगळं महाग व्हायला लागले.
ह्याच्या पुढे आता जास्त अवघड होणार आहे ह्याच्या आधी काय वाटत नव्हतं पण आता जास्त अवघड होणार
आणि हे पण बंद करणार आहे ना वडापाव तिथे न्यूज ला आलेय हम्म मग आता चांगलंच हे होणार आहे. हम्म मग काय ते आता कामण हे ते सगळं आवरा आवरी मध्ये कधी दिवस निघून जात समजत पण नसेल तुम्हाला?
नाही होऊन जात काय शाळेतून घेऊन आल्यानंतर आपलं बसायचं काम झालेले असते ना आता हा घरी कोण नसतं ना मग सोडवायला तिला आणायला सोडवायला तेवढंच बाहेर फिरून पण होत जाऊन
तुमच चालना बिलन होते निवांत असं कसं घरात बसून तर किती किती घरात बसून बोर होते माणूस हम्म तेच म्हटलं रुद्र चा चालू आहे ना चांगलं कॉलेज
हो रुद्रच हा रुद्रच काय रुद्र पहिल्यापासून तो त्या मनाने करतो त्याच्यामुळे त्याला काही वाटत नाही.
वाटत तर त्याला तो हुशार त्या हिशानी उलट चांगले ना त्याला त्याच ज्याच्यात समजत. जमतं सगळं उलट भारी ये नाहीतर मग काय फायदा ना बाकीच्या याचा शिक्षण होेते मग सगळं समजलं की मग काय टेन्शन नाही रहात निवांत राहायचं. हम्म चालतय ठेवू का? हो चालेल चालेल बाय.